आवाज य
हो हो येतोय, तुम्हाला येतोय?
हो येतोय येतोय. काय चाललंय मग?
काय नाही मजेत एकदम, तुम्ही?
ह ठीक आहे ठीक आहे, सध्या काय महागाई खूप वाढत चालली आहे, शाळा भरायची वेळ आलीय.
हो.
प्रमुख कारण महागाईचं जर आपण बघितलं तर ते पेट्रोल डिझेल चे वाढ वाढलेले भाव हम्म.
त्यामुळेच सगळ्या प्रॉब्लेम होतोय ना मुलांच्या स्कूलच्या वॅनमध्ये पण आता किती पैसे वाढलेत आदीपेक्षा आणि एका म दुपटीने पैसे घेऊन राहिले.
हो ना हो ना अ कारण पे ट्रोल आणि डिझेल भाव वाढल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण व्हायला लागला पेट्रोल पंपांवरती पण रांगाचा रांगा आहेत म्हणजे पेट्रोल भरण्यासा ठी डिझेल डिझेल तर बऱ्यापैकी आता मिळतच नाहीये.
नाहीस मिळत आहे सी एन जी ला
खूप गर दी सी एन जी ला तर खप गर्दी पण किमान सी एन जी परवडतोय तरीआपल्यासाठी तो आ पल्याच भारतात निर्माण होतोय त्याच्यामुळे
हो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण तेलाचा खूप वा हे परिस्थिती खूप वाईट आहे पेट्रोलची पण डिझेल
युद्ध एकीकडे चालू आहे पण त्याचे प रिणाम आपल्या सर्व सामान्यांना किवा इतर देशांना कशे भोगावे लागतात हे आता आपल्याला सुट्टी संपल्यानंतर जा णवायला लागलं खरं. कारण आता आताच तुम्ही म्हटला जसं की शाळेच्या व्हॅन चे सुद्धा पैसे वाढले अ भाजीपाला म्हणा किरा णा म्हणा इतर गोष्टींचे पण भाव वाढले गेले आपल्याला कुठं प्रवास करायच म्हटलं रि क्षावाल्याला बोलवायचा म्हंटलं तरी तो आता दिडशे न दोनशे शिवाय बोलत नाही.
नाही हो खूपच नाव आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ऍडजस्ट करावं लागतंय आता सध्या खूपच परिस्थिती वाईट आहे ओ अजून म्हणजे हे युद्धचा पूर्ण कमी झालं
हो थांबलं पाहिजे युद्ध थांबलं पाहिजे तरच नाहीतर अ आर्थिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर खूप म्हणजे वाईट अवस्था देशात चे पण आणि प्रत्येक कुटुंबाची पण होणार आहे थोड्या दिवसात.
हो.
म खूप महत्वाच आहे काय मिळतं युद्ध करून भांडण करून दोन्ही देशांचा नुकसान लोकं मरतात ते वेगळंच आर्थिक म्ह म्हणा किंवा अ अ आपण अ इतर प्रॉपर्टीचा म्हणा कितीतरी नुकसान होतय ना.
बरोबर आहे ना मग सगळ्यांचंच नुकसान आहे ना त्यातनं
त्यांनाचं त्याचा त्रास होतोय आणि दोन देशांमध्ये युद्ध असलं तरी त्याचे पडसाद किंवा त्याचा अ काय म्हणतात परिणाम
सगळं हो सगळ्यांनाच ना सगळ्यांनाच भोगाय लागतय आहो जॉब पण भरपूर जणांचे जॉब पण लॉस झालेली खूप मन बर्याच कमी आहे आणि जिथं जिथं वर
हॅलो हॅलो. हा आवाज मध्येच अ कट होतोय बोला आता.
हा हा आवाज येतोय ना तुम्हाला प्रॉपर हो. जॉब पण म्हटलं भरपूर कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के म्हणजे कमी करण्यात आले वर्कर. म्हणजे गॅस मुळं कारण की प्रत्येक ठिकाणी स्कूल पण काही-काही ठिका आणि आता ऑनलाईन सांगतात
बरोबर आहे ते झालंच पण जी मुलं हॉस्टेल ला राहतायत त्या मुलांचा तर खूप आवघड आपण तरी घरी काहीतरी करून खाऊ घालतोत पण आ सा अगदी छोटीशी वा टी वाटी सारखी प्लेट आहे ती पोह्याची खायची म्हटली तरी सत्तर आणि ऐंशी रुपये मुलांना मोजावे लागतायत. आणि आईवडील काय पैसे मोजून दे तात पण महागाईच इतकी वाढली की मुलांना अ अभ्यास करायचा कि आपलं पोट भरायचं का पोटाला चिमटा द्यायचा बरं उपाशी पोटी राहून आप अभ्यासात पण लक्ष लागत नाहीये आणि खायला जावं तर मिळत नाहीये असं प्रकार झालाय सध्या म्हणजे जे
खूपच म्हणजे परिस्थिती खूपच वाईट आहे लवकरात लवकर येणे का सगळं म्हटलं.
हो बाहेर राहणाऱ्या मुलांचे हाल होतायत. त्यामुळे खूप आपण तरी घरी कस काय तरी करुन देतोच सिलेंडर आणला तो वाचवू शकतोत खुप झाला पण शि टाकुन न देणे किंवा गॅसची बचत करणे हे आपन शकतो, पण बाहेर राहणाऱ्या मुलांच काय? हम्म एकटे एकटे जे राहतायत आणि आईवडलां पण अवघडय कारण आहे त्या पागारात बजेट वाढवु शकत न्हाय आणि भाग होणं ते त्यांची सुद्धा तारेवरची कसरत
कसरतच निर्माण होते हो हो हो आणि आलेले पेमेंट मध्ये काहीच भागत नाही ना धड मुलांच पण नाही होते.
आणि घरात आणि त्यामुळे काय होत मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक सगळ्याच त्रास.
त्रासातनं जावं लागतय सगळ्यांनाच.
बरोबर आहे आणि त्यामुळे काय होतं चिडचिड होते मनस्ताप होतो. किंवा आपण जो घरातला करता आहे त्याला अशी भावना निर्माण होते की आप आपण काहीच करू शकत नाही कोणाचीच गरज भागवू शकत नाही. मग ते हे, बरोबर आहे प्रत्येक जणांनी याचा विचा विचार करून किमान युद्धजन्य परस्थिती थांबवणे किंवा अशी परत परस्थिती होऊ नये निर्माण होऊ नये त्यासाठी विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
केला पाहिजे खरच आहे ना खूपच हो म्हणजे खरच आता दोन तीन महिन्यापासून खूपच वाईट आहे हो नको असं कोणावर वेळ यायला तेवढं आपल्या देशावरती आलेली
आप आता आपण नुसता आपण महागाईला सामोरं जातोय. पण जर आपण युक्रेनचे परस स्थिती बघितली इस्रायलची परिस्थिती बघितली तर तिथल्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. कंपन्या उद्ध्वस्त झाल्यात कितीतरी कुटुंबातले लोक मेलेत. त्यांच आणखी किती भीषण अवस्था असेल त्या ठिकाणची तर आपलं तरी आपण फक्त आर्थिक संकटाला म्हणा किंवा इंधन संकटाला आपण सा सामोरे चाललोत पण त्यांना तर म्हणजे जगण्यासाठी पण झगडावं लागणार आहे. जिवंत राहण्यासाठी सुद्धा, बर राहंय च कुठे एखाद्याच घरच बॉम्बस्फ़ोटात गेलंय किंवा कंपनी गेलीय एखाद्याची किंवा तिथल्या लोकांची काम गेली असतील नोकऱ्या गेल्या असतील त्या भीतीपोटी कुठे बॉम्ब पडेल काय कुठे वाटेल घरात तरी किती दिवस राहणार ना माणूस. हा काय आणि आता जवळजवळ सहा महिने होत आले असतील आय थिंग. कि हे परिस्थिती आहे चालू.
हो हो, सहा महिने झाले आहेत ना परिस
आहे की नाही त्याच्यात काही सुधारणा होत नाहीये पण यासाठी सगळ्या देश
घेतला पाहिजेल खरंच घेतला पाहिजेल हो. हो हे सगळ्यांनी सपोर्ट केला तर काहीतरी उपयोग होईल, नाहीतर म्हणजे आता आपले कसं आपण आपल्या देशाने करून काही उपयोग नाही होत.
हो एक तर कसं आहे रूप रूपयाची किंमत कमी होत चालले आणि त्यामूळ वाढलेले आणि आपल्याला कसं हो ना म्हणजे देश आर्थिक संकटात ऑलरेडी गेलाय. आणि प्रत्येकाच्या आता शाळा भरायची वेळ आली, आता कसं पूर्वी तरी आपण पुस्तकांचे सं म्हणा एकाने घेतलं की चार पाच वर्ष प्रत्येक जण ते जुन वाप परत होत पण आताच्या इंग्लिश स्कूलच्या शाळेमूळ कसं झालाय दर वर्षी कस सगळं नवीन घ्या.
नवीन घ्या नवीन घ्या.
त नवीन घ्याला पण आता त्यांनी दहावीस टक्के फीस वाढवून टाक
हो हो सगळेच वाढलेले फीज वाढली, वर व्हॅन वाल्यांचे चार्ज र्जेस वाढलेले ट्युशन फीज वाढलेल्या सगळीकडे नाही का असं प्रत्येक ठिकाणी वाढतं
हा मग आज आपण जे काय बजेट धरले की बाबा सहा हजार पुस्तकांना लागतात तिथं सात हजार चालले हजार रुपये ड्रेस ला च लले तिथं बाराशे चालले असंच अवस्था चालू आहे ना सगळी मग, भागवायचं कसं हा प्रश्न आहे? आणि पगार पदा पगार त वाढलेला नाहीये. हा हा महिना भागवताना जे कसरत चालूय तारेवरची. सामान्य लोकांची.
सारख बे हो खरंच आहे ना म खरंच खूप वाईट आहे खरंच परिस्थिती. लवकरात लवकर याच्यात न कांही तरी
बरोबर आहे मार्ग निघला पाहिजे गेलेल्या ल नोकऱ्या लोकांच्या ते त्यांना परत मिळाल्या
मिळायला पाहिजे हो प्रत्येकाचं घर त्याच्यावरच अवलंबून आहे ना.
हो ना आणि कसं मानसिकरित्या माणूस खचतं चालला की नंतर तो लव कर उभं राहत नाहीं. किंवा तो काय करू शकत नाही आणि एक माणूस जर बसला त तर अख्खं कुटुंब उधवस्त झाल्यासारखं है ना याचा पण विचार केला पाहिजे ना की बाबा आपण एक क माणूस घरी जा सांगतोय तुझी नोकरी गेली पण त्याच्याशी संबंधित असलेलं कुटुंब त्याच काय? त्याने परत प्रत्येक जण नोकरीचा जिवावर काय करत की काहींना काहीतरी म्हणजे घर घे कुठे कशाची हप्ते भर ते चालूच असत ना प्रत्येकाची गुंतवणूक काही ना काही तरी असते.
पगार येण पन्नास हजार देणं सत्तर हजार अशी परिस्थि
हो खरय अगदी खरय ट्युशनच्या फीस जर बघितल्या तर त्या किती वाढ लेल्या आहेत.
म मुलांचे खर्च दवाखान्या चे खर्च दवाखान्याला तर आपण कुठच कॉम्प्रोमाईज करू शकत नाही ते तर आधी करावच लागतं न.
हो करावाच लागतो काही गोष्टी अशे आहेत, की ते आपण टाळूच शकत नाहीं. लाईटच बिल बिल म्हणा सिलेंडर घरातला किराणा, दवाखाना
ह नी सिलेंडरचे पण किती शॉरटेज
हो आणि भाव वाढले त्यात अ आणि घ सरकारने दिलं तरी ब्लॅकने खूप विकतायत दीड हजाराचा सिलेंडर आणि दोन हजार हजाराच सिलेंडर असं चालू
हो सगळीकडे तीच परिस्थितीय ओ.
बरोबर आहे आपल्याला आता फक्त अ पंचवीस सेकंद राहिलेले दहा मिनिटं व्हायला आप वेळ झालेलाय म्हणजे आपल्या बोलण्यासारखं खूप काहीय पण वेळ वेळेच्या बंधनामुळे आप
म आपण हो. हो, मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. एक, धन्यवाद थँक यू. ओके चल बाय.